हॅलो हा बोल हा बोलाकी हा ऐकू येत
नेटवर्क जर इश्यू पण असल्यामुळे ऐकू येत नाही एकदा
क्लायमेट चेंज झाले त्याच्यामुळे तस वयला लागले नाही मला पण काल नेटवर्कचा प्रॉब्लेम होता
हो हो माझं पण तस झालं तसं प माझ तीन चार कॉल्स झिरो झरो झाल्यात
माझे
काय म त्यांचं मला तू तर माझा त्यांना जात नव्हत हो त्यांचं येत होतं मला स तर मी खातना त्यांना जात होतं लतेच ोडं तसं आता काय आम्हाला न इलाजस आहे तेच त्यांचच नेटवर्क प्रॉब्लेम असलं त्यांना गे न तर आम्ही तर काय करता येते
हो आणि सगळं ऑनलाईन असल्यामु क नाही ऑनलाईन अस ना मुळं पण प्रॉब्लेम पण होते नाही
हो हो आणि कस होते सांगा हच्यावर सगळी सकाळी बोलायचं ते दुपारच्या पुढं चालू करतात नाही त्याच्यामुळे नेटवर्क इश्यूज लई होते.
दुपारी जास्त होतय मला पण काल तसंच झालं होत दु पारी रेंज रेंज प्रॉब्लेम अ टाईम जास्त कॉल चालू असल की होत. ते मी ते मॅडम विचारलो त्या म्हणल्या अट्या टाईम जास्त कॉल्स असलं एका च वेळी तर ते तसं होतं एक एकदा इशू होते म्हणून म्हंटल्या. मग माझा एकदा कॉल तसा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस से कंद झाली की कटच झाला एकदा दोनदा कॉल माझ तसंच.
हो हो माझं पण तसं झालं तुम्ही ऑलमोस्ट काय करायच सकाळच्या टायमालाच ट्राय करा सकाळी ट्राय करायचं. सगळे काय करतात सगळी दुपारच्या पुढे दोन तीन ला सगळे रिकाम होतात. सगळे रिकाम झालं कि ते करत बसत मग मग नेटवर्कच येत नाही कोणाच कॉल कनेक्ट होत नाही मग लागत नाही सगळं झिरो झिरो असं होतय. मग सकाळी लावलेला बरं असतय.
होय.
मग कुठली तरी एक रेसिपी माहिती आसली तर सांगा मग तुम्हाला.
म सोमवारी मी शाबूची रेसिपी करून बघितली होती.
हम्म हम्म.
अ आपण काय करतो आता शाब खिचडी करायच झाली की आदल्या दिवशी भिजत घालतो मग दुसऱ्या दिवशी ती करायची भिजल्यानंतर मग करायची त्यात कच्चे शेंगदाणे घालायचे थोडे मग बटाटे घालायचे असे करतो ना त्याला प्रोसेस करतो. तस मी इन्स्टंट आता बाय चान्स आपल्याला उद्या संकष्टी आहे किंवा उद्या उपवास आहे आणि आपण आज शाबू भिजत घातली नाही तर मग कसं करायचं. कल एक दोन तास दोन तीन तास पाहिजेत आपल्याला तर भूक पण लागतय उपासाच. काय के माझी फ्रेंड करून बघितली होती. रेसिपी नंतर मग मी करून बघितली परवा मग ती काय म्हटली शाळ सांगितली मला सगळं तसच मी केलं. कोरडा शाबू असते कणी भिजत घालायचे ते शाबू कोरडी मिक्सरला बारीक करून घ्यायचं.
हम्म.
मोठच होत ते पीठ पूर्ण होत नाही बारीक एकदम होत नाही ते मोठमोठ च राहते मग ते तस करून ठेवाच एक दोन बटाटे उकडायला ठेवायचे म ते दोन घ्यायचे ते साईड ला गार करायला ठेवायचं अ एक अ मिर्ची कोत मिरची जिरे हम्म मीठ असं घालायचं सगळं आणि
हम्म.
चेचून घ्यायच किंवा ते पेस्ट करून बारीक करून घेतलं तरी पण चालते मिरच्या जास्त घालायच्या. आणि शेंगदाण्या शेंगदाणे कच्चे किंवा भाजलेले शेंगदाणे घालायचे भाजलेले घातले तर जरा जास्त चव लागत्या शेंगदाने भाजलेले मिरची जिरे आणि थोडसं मीठ स्टार टाकायचं आणि ते सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं. आणि ते ठेवायच साईडला आणि पहिलं ते आपण पीठ केलेलं असते ना शाबूच ते घ्यायचं प्लेट मध्ये. त्याच्यात उकडलेले बटाटे आणि ते पहिला पेस्ट घालायची. ती सगळी तकड ते असं पळून घ्यायचं किंवा स्मॅश करायचं त्यात. पाणी युज करायचं नाही अजिबात आणि बटाटे उकडलेले घ्यायचे दोन. ते त्यात स्मॅश करून घ्यायचं आणि पूर्ण एकजीव करायचा आपण. अ गव्हा असं हेच चपातीच कणिक कसं मळतोय की नाही तस ते मळून घ्यायचं आणि थोड्या वेळानं थोडस आपल्याला आणि मीठ लागलं तर चावी किती कमी आहे बघायचं मीठ आणि मग त्यात मीठ घालायचं. आणि ते सगळं एकजीव करून घ्यायचं जास्त वेळ असं. कणिक मळतो असं तसं मळून घ्यायचं म्हणजे ते कसं. बटाटे स्मॅश एक एक झालेले नसतात नाही छोटे छोटे कन राहिलेले असतात. पण मळताना की नाही बटाट. पूर्ण ते त्याच्यात मिसळून जाते सगळं मग ते पीठ. थोडा वेळ ठेवायचं भिजत तसच ठेवायचं त्याच्यात पाण्याचा अजिबात. युज करायच नाही फक्त उकडलेले बटाटे जेवढे ते मळता येईल तेवढं मळायचं आणि म. कि. ए ओ म परत. माळलं की ते एका कढईत तेल घालायचं जास्त तेल घालेरणार नाही लगेच करपूस साजून निघल. असं तेल ठेवायचं कडइत जास्त तेल तेल तापवलं की मग छोटे छोटे. रोल करायचे त्याचे रोल पण कसे पोकळ करायची आणि एकदम भरीव करायची. आपण कटलेट कसं करतो कि नाही तसं कटलेट सारखी रोल करायची. आणि ते तळायचं तळल्यानंतर असने भारी लागता. आणि वरून असं खरपूस भाजायचे. आपण कांदाभची कशी करतो की नाही तसे एकदम करपूस तळायचे म्हणजे कध. छानच लागते आणि ते सगळं तळून झाल की दया सोबत होऊ शकतो किंवा खोबऱ्याच्या. शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतोय आपण.
हो.
छानच लागतात होय सो. पी आणि इन्स्टंट आहे बाकी काय आणि काय बाहेरून आणायला लागत नाही. शेंगदाणे मिरची जिरे आपल्या घरात असतात उकडलेले बटाटे पण बटाटे पण घरीच असतात. इन्स्टंट आणि काय आदल्या दिवशीची काय प्रोसेस असतात ती शाबू भिजत घालायची ती काही. करायला लागत नाही. फक्त शाबू काय कच्ची शाबू तीच मिक्सरला बारीक करायची एवढाच फरक आहे. आणि एवढे छान लागतात वडे हे तळल्यानंतर लई छान लागतात क्रिस्पी. आणि पित्ताचा पण त्रास होत नाही आणि काय शाब खिचडी आपण खातो एकेकाद खि. जरी आवडत नाही हे असं आपण रोल करून खाऊ शकतो दही सोबत.
होय का ताई. ट्राय करते एकदा मी पण माझा पण उपवास असते एकदा मला पण अशा.
पण धपाटी करतो की नाही छोटे छोटे पुरी ते लाटतो तसं पुरी टाईप असं थापून. तळलं तरी व वडे आपण शाबू करतो तसं तळलं तरी पण चालते. रोल नाही जमले तरी. पण खरं रोल करते वेळी कस करायचं माहिती का भरी उभं व्हायला पाहिजे रोल. आज जर पोकर राहील क त्याच्यात तेल जाते परत तेल गेलं की ते उडतं तेलातन बाहेर. पुडते फुटते ते मी पहिल्यांदा ट्राय केलं होत की नाही तेव्हा तसंच झाल होत. उडलं तेलात ना बाहेरच पडलं म्हणे होते ना पहिल्यांदा ट्राय करताना जरास रिस्कच घ्यायला.
हो मी पण माझं पण कसं असते संकष्ट असल्यामुंळ मला शाबू तेवढं आवडत नाही.
हा मला पण आवडत म्हणून ते ट्राय केलं होत.
शाबू आवडत नाही म्हणून मी करायलाच जात नाही. मग कधीतरी शाबू वडे. पोरांच्या डब्याला शॉर्ट ब्रेकला पण घालायला म्हणजे आम्ही पण खाता येते त्यांना पण शॉर्ट ब्रेक घालता येत ब कधी तरशी शाबू वडे.
हा. शाबू वडे पण कस ते काय भिजत घातलेले शाबूचच असते आपण करतो ते. हे कसं भिजत घालायला लागत - - नाही अजिबात. हे कसं डायरेक्ट शाबू मिक्सरला बारीक करायची आणि वड्या आता आपण शाबूचे वड्यात कसं स्मॅश करून सगळ घालतो बटाटे उकडून ते. तेच घालायचंय यात सगळं तेच घालायचंय मीठ घाल. की मग झालं की तळून काढलं की ते पण त्याच्यासारखंच फक्त कसं. भिजत घालायची जी प्रोसेस असत्या ती होत नाही. आणि आपल्याला ड कधी तर राहतयंच की आपण आठवणी कुठं असं उद्या उपवास हाय आज शबू भिजत घालतो असं होतच एक. कधी तर होतच नाहीेयं. मग ते इनस्टंट असं केलं तर चालतयं. मग आणि छानच लागतयं. मी ते परवा तसच ट्राय केलं होत छान लागलं होतं. मग आता परत परत मग आम्ही शाबू मग आता परत मी जेव्हापासून ती रे सिपी समजली तेव्हास मी शाबू भिजत घालत नाही मग हीच रेसिपी करतो आम्ही. मुलांना पण खायला कटाळ येत नाही आणि शाबू पण कसं खात नाहीत. हे काय दही सोबत खाऊ शकतोय ते मुलांना म्हटलं तर मग सॉस सोबत पण देऊ शकतोय खायाला.
हा हा. ट्राय करते मी पण एकदा ट्राय करून बघते मग.
हा. छानच लागते. ट्राय करा एकदा. मग तुम्ही काय नवीन रेसिपी ट्राय केलता का नाही?
म्हणजे नवीन मी आता तुम्हाला एक मी सांगायचं म्हणजे पोरांसाठी आता आम्हाला फ्लावर फ्लावर माहिताना फ्लावरची भाजी आवडत नाही खरं म्हणजे कुणाला जास्त. त्याच्यामुळे कोण खायला बघतच नाही. त्यासाठी मी काय करतो. फ्लावर असते ना सगळं असं ते सोलून घेतो सगळं सोलून मी स्वच्छ मिठाच्या पाण्याने चार पाच धुऊन घेतो मी पहिला ते.
हां. हां.
मिठाच्या पाना धुन बिवुन कॉर्नफ्लॉवर पीठ असतयं ना. कॉनफिट कॉर्नफ्लोअरचं पिठ जरा टाकतो तेज्यात मग पाणि सगळं काढून घ्यायचं त्यातलं पूर्ण सगळं अस सुधून सगळं पाणी काढून घ्यायचं. मग कॉनप्युर पीठ आणि त्याच्यात मी काय करतो ज सॉस टाकतो जरा असंच न कळतं चट णी - -
हा.
म्हणजे लई टाकायच नाही चटणी जराशी टाकायंच. का
सॉस त्या पिठामध्ये टाकायचं सॉस?
हो. हो. त्या पिठामध्ये सॉस टाकत तुम्ही सॉस किती जरा जास्त टाकता ना तेवढ टेस्टी येति ते.
हा. हा.
मग सॉस काय सांगितलं सॉस जरा चटणी जरासच मीठ. ते झालं कनी जरा चिकन मसाला असल तर चिकन मसाला. कुठल मसाला असते तुमच्या घरी ते जरा मसाल टाकायचं.
हा.
मग लाल कलर असते ना चिकन फ्राय ला घालायचं.
हा. हा.
ते कलर जर त्याच्यात टाकायचं टाकून ते पिट पीठ घातल त्याच्यातच पहिला सगळं त्यात जरा जरा पाणी धुतलेलं असते मी धुतलेल्या जरा जरा पाणी राहिलंच असते त्याच्यात त्याआधी सगळं मळून घ्यायचं म्हणजे हे करून घ्यायचं ते सगळं एकजीव असं स्मॅश करून घ्यायचं सगळं काय सांगा आणि तुम्ही पाणी
चिकट होत असतील कि ते?
हो चिक ते तुम्ही पाणी कॉर्नफ्लोअर असल्यामुळे पाणी घालायचं नाही त्यात पाणी असल तर काय सांगा सगळं कॉनफ्लोर पीठ खाली खाली जाऊन थांब आता एकदा एक रील बघितला अचिला तुम्ही पोरांना खेळायसाठी
त्या वेळी कनी तसं होत झालतं नाही एकदा म्हणून म्हटलं.
हा हा. पाणी घालायचं नाही त्यात अजिबात जास्त तुम्ही घातलं तर पण जरा असं वर्ण वर्ण मारायचं एवढंच पाणी ते करून तसंच फिरून घिऊून सगळं एकजीव करून घेतला तुम्ही मग तेल गरम करून घे तेला सोडून - - एकदम असं काढला कुरकुरीत असतय एकदम कुरकुरीत तुम्हाला तर चिकन सिक्स्टी फाय पेक्षा भारी लागत्यात ते
हा करून बघतो एकदा. सॉस फक्त टोमॅटो सॉसच फक्त घालायचं ना त्यात?
हा टोमॅटो सॉस आणि जरास चटणी आणि मीठ आणि तुमच्या हरी चिकन मसाला कुठला तर मसाला असल तर घालायचं तसंच त्याच्यात तर मेन म्हणजे कॉर्न मेन म्हणजे कॉर्नफ्लॉवर आणि टोमॅटो सॉस आणि जरास चटणी मेनीमीट
हा हा नाही छान छान लागत असल असल तर एकदा ट्राय करून बघते की मी फ्लॉवर काय आपण आणतोच बाजारातून
हो कसं होते सांगा आमच्या घरी तर फ्लॉवरची भाजी कोणीच खात नाही. मी त्यासाठी काय करतो फ्लावर आणलं म्हणजे पोरान तस करून दिलं पोरन असं आवडीनं खात्यात सगळं पोरं संपोवत्यात पण सगळं फ्लॉवर्स फ्लॉवर सगळं संपोवत्यात त्यांनीच पोर
मग फ्लॉवर कच्चाच ना तलून तेन काही घेत नाही ना फ्लॉवर कच्चाच वापरता ना
हा कच्चच वापरायचा फ्लावर नुसता ना मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायचं काय सांगा त्यात लई काय तरी किड असतात त्यात ते काय म्हणत्यात औषध तेन मारलेलं असत. त्यासाठी एक चार पाच पाण्याने मिठाने स्वच्छ धुवून घेतला सगळं निघून जाते ते
हा हा चालते करून बघते घ्या एकदा ट्राय करून बघते.
लय आवड पोरापेक्षा आम्हाना पण लय आवडते पोरं आम्ही आम्ही सगळे आमच्या घरात सगळ्यांना आवडते ते
हा हा करून बघते की एकदा ट्राय करते.
एकदा ट्राय करून बघा चालते ठेवू का?
हा ओके.